हॅलो. हॅलो.
हा रेंज आहे का?
आहे की तुला आवाज येतोय ना मा
हा हा येतो आता बोल.
हमम काय करायलय?
काय करायलस खाली गेलेलं ब बहिणीच लग्न होतं
हा.
ब ह
मग कसं झालं लग्न?
उद्या लग्न आज हळदी.
कस झालं उद्या आहे का लग्न आज हळद होती काय?
हो.
हा मला वाट आज होत लग्न मग लग्न कोणत्या पद्धतीत आहे?
लग्न तर साध्या पध्दतीने म्हणजे
हमम.
म्हणजे ह हिंदू तर आहे ना लग्न?
होय हिंदूचे.
हम बर. अंम. काय म्हणलीस? हॅलो. हॅलो. हॅलो, हॅलो.
हा बोल?
हा बोल, हा येतोय का आवाज?
हा येत आता, बोल?
हम्म हम्म, लग्न म्हणलं हिंदु
मा आत
हिंदूतच आहे जरा आता फॅशन आलं ना बदलेल. आता कोण एवढ हे करत
माझ पंथ पद्धतीन लगीन करून.
म हिन आमचं त बौद्ध पद्धतीनं असतय ग. म हिंदू पद्धतीत कसं कसं लग्न असतय.
हि रुखवत मुल ते कसल ते रुखवत ते काय करत्यात ते हातान मुलगी काय नाहीत काय तयार करत
वेगवेगळ, हो, शो चे वस्तू तेन. म ते, तिथ माडतात ना मलग्रह मध्ये. मुलगीन काय काय केलय तिच्या हात ना.
हम्म, अंतरपाठ वगैरे पण असतोय ना.
अंतरपाट, आता लई कोण असं, घेत नइ. नवीन काय
हम् हम. म्हणजे हिंदू पद्धतीत कसं कसं अस आमच्या पद्धतीत कस असत महिताय आमच्या पद्धतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला पु तळ्याला हार वगैरे घालायचा. तथागत गौतम बुद्धांच्या पण फोटोला हार घालतात. आणि मेनबत्ती वगैरे लावतात. आणि मग नवरा नवरी म्हणजे जे वधू आणि वर आहेत ना त्यांच्या हातात एक दोरा दिला जातो. आणि हिंदू पद्धतीत कसं, सात वचन घेतात तस बौद्ध धर्मात एकवीस वचनं असतात.
ह खरं आता सात फेरे कधी घेत नाहीत ग, आता ते बहुतेक सात फेरे घ्यायच बंद केले फक्त, एक एक ठिकाणी घे त्याज्यात फॅशन म्हणून आता सुरू केलय ते. आधी होत हो त ना आता मध्ये बंद होत मी एक दोन ठिकाणी बघितले, तर फेरे कायतरी तेनी घेतली नाहीत, आता माझ्याच मै
हम्.
इर बरी न न नव्हतं नाही. फक्त मंगळसूत्रच घालतात. ते काय नाही, बोलयच होत ते बोलतात. म्हणून सगळ्यांचा आशीर्वाद घेतात.
आमच्यात पण ते...
ह ए कोनि कोनी काय काल आणलेलं तस. तेव्हा ते सगळेजण- पण, साखरपुडा झाला का हळदीला? प्रीवेडिंग तीन काय केलेल नाही.
आमच्यात पण तसच असतय. बौद्ध धर्मात पण तस असत पण- तर हिंदू धर्मात कसा अंतर पाठ धरला जातो, तस इथ हात- त्यात एक पांढरा हम्म.
म्हणतात.
हम्म, नाहीतर बौद्ध धर्मात कसं- एक पांढरा दोरा असतोय जो- त्या वधूवर दोघांच्या पण हातात दिलेला असतो. मग ते एक- एकवीस वचनं घ्यायची. मग त्यांचे आई वडील दोघांचे असतात. त्यांना पण विचारतात सगळं काय, काय असेल ते वचनामध्ये. मग ते झाल्यानंतर एक मंगळसूत्र घालतात झालं.
तुमच्या हे धर्मामध्ये पण मंगळसूत्र घालतात?
घालतात की.
आमच्यात काढत नाहीत मंगळ. आमच्यात मंगळसूत्र एकदा घातलं की, ते- काढत नाहीत. आता तुमच्या धर्म म्हणजे हिंदू मध्ये कस असत? कि एखाद्या बाईचा जर नवरा जर एक्सपायर झाला-
हा हा.
हा तर तिचं, हा. तिचं मंगळसूत्र वगैरे काढतात, तिच्या बांगड्या वगैरे काढतात, ‌ना सगळ.
तस आमच्या धर्मात नसतय, जर ती बाई- तयार असेल मंगळसूत्र वगैरे काढायला- तरच काढलं काढाय लावतात तिला, नाही तर नाही काढायच, नाही ती जर नाही म्हणली तर तिला- कोणी हात पण लावत नाही आमच्या इथे, म्हणजे तिच मंगळ- सुत्राला कोणी हात लावायच नाही, तिची इच्छा असेल तर ते स्वतः स्व- इच्छने काढेल, अस असतय.
पण पण काढय लावतात.
वेगवेगळ्या तर पद्धतीत आहे वेगवेगळ्या- त्या मग घरी इतकी असते आपल्यालं काम त्यामध्ये असं लागतय काय, काय चाललंय एवढं पण काय कळत नाही. पण जास्त करून काय जाते.
हॅलो.
हा तुझाच
मी नाही बाई कधी आमच्या घर
परवा झालं ना डोहाळे जेवण?
हो तेच की आमचं घरचा कार्यक्रम असेल तरच. नाही तर बाहेर असं मला कुठे जास्त जायला आवडत नाही.
मिळतय आपल्याला बाहेर कोणा ना
होय.
बाहेरची काम होत नाही त आपली.
ह, ह
जेवलीस का मग?
नाही आता जेवण आवरलं तू जेवलीस?
ह
नाही मी पण खालून आत्ताच आले ग, मग आता सगळ्यांनी घालायचं म आपण जेवायचं.
हम्म, हम्म्, बाकी आणि काय करतेस मग?
काय नाही बघ घरीचं आहे आता, पुढं ऍडमिशनच बघायचं हाय.
हम, हम
तेच चाललंय काय म्हणताय मग?
मग जॉब कुठे बघितलास का नाही?
सांगितलय तेला आपलय केलेय बघ का यचे हा
हा.
कॉल केलेला होता त्याला आपलाय केलं होते. तू केला नाहीस?
मी पण कराय लागलोय पण माझं थोडं मग लॉग इन झालंय निम्म राहिलय ग.
हा हा, मग त्या दिवशीच माझ्या अँटी न सगळं करून घेतल. मग मला झालेला कॉल, वर्क फ्रॉम होम साठी पण मी अप्लाय केलेला. केलेय, आणि तिथूनच मला कॉलिंग साठी आलेला कॉल इंटरव्यू साठी या म्हणून.
म?
नाप ते पु्या तिकड पुन करत जाऊ मीता माहतीच नाही ना तिला म्हटलेल येतो येतो. तिकडच की, प्राचीच्या ठिकाणीच ग.
हम्म.
ठीक आहे. म म य तर सम ते आज येणार होत ऑनलाईन मीटिंग, मग ती मॅडम म्हटलेली जॉईन कर तर मी तर खाली गेलते मग कधी जॉईनिंग करू सांगते वर्क फ्रॉम होमसाठी होतं का ते?
होय.
हम् म ते हेला तो आधी बघ की कुठ तरी जॉब.
मी पण बघाय लागलोय मला काम मिळाल्यात पण कस आहे एकाच टायमिंग जास्त आहे तर दुसरीकड तिथं पेमेंट कमी आहे.
आणि एका एका ठिकाण
पेमेंट पण चांगला असतें आणि टाइम पण चांगला असते खंर एके ठिकाणी आपण एकटीच राहू शकत नाही ना लेडीज नसताना आपण. तेच सगं प्रॉब्लेम काय करायचं आणि काय नाही.
कलेलं बघ. मी दोन ठिकाणी बघितलं त्यातलं एका ठिकाणी टायमिंग जास्त होत. तसं पेमेंट पण होत. तर जास्त पण सात आठ ला सोडणार मग तिथून कसं यायचं ना.
हो एवढं लेट म्हटलं बरोबर आहे की.
हम्म.
हे तेच आता बघूया काय होतेे रेंज
हम् हम्.
मी तुला थोड्या वेळने कॉल करत.
हा हा चालेल.
ब.